हॅलो
हा आज जतेक
तयनरला
हो काही तुमचा कॉल लागला नाही का मग
नाही मग माझा फोन थोडसा हँग पडून राहिला की नाही त्याच्यामुळे तो हा ते डबल डबल डबल डबल कराय लागलं
हो काय तेच का म्हटलं मी
हा
नाही मग मी म्हटलं की यांचा कॉल लागत नशील म्हणून मग मी ट्राय केला की लागते का म्हणून माझा कॉल कारण की मला पण तसंच झालं होतं
अ काय बरं झालं ना केलं तर काही नाही जेवण झालं आताव सावरवरधली अ बसलं हा तुमचं झालं जेव्हा,
हो जेवण झालं माझ खूप वेळचं आमची तर लवकरच जेवण करतात.
हा काय आमच्या इथे वेळच लागते आम्ही सगळे जण आहेत दहा जण आहेत घरात माणसाकडेच जेव आवड, सावर करायला वेळ लागतो,
वेळ मला बाळांना वेगळं जीवन दिल
हा नाही बाळबल नाही आमच्या घरात कोणी पोरं मोठे मोठे आहे म्हणा पण सर्व एकत्र आहे
चांगला आहे ना
हा जॉईंट फॅमिली आहे हा हा काय हो तर ना आज हो
ह
हे विचार काकाले पाहिजे काय त लावायला पाहाले
रवींद्र
हा नवीन रेसिपी काय तुम्ही सांगा ना मग माझ्यावरच मी सांग
हो का आता ते एवढं तर काही आठवत नाही
अ एखादीवशीच सांगा साधी भाजीच सांगा एखादी अ सगळ्या आता आता प्रिमिक च तर किती येऊन राहिलं प्रिमिक्स येत असेल ना तुम्हाला कोणतंही एखादं
नाही
केक्स
हा
असा केक किंवा डुकळा इडली
ह ग ते त
ाळी पोहे भरपूर त प्रीमिक्स आहे
नाही आता तुम आमच्या इकडे पाऊस होता वाटला चालू पूर्ण दिवसभरापासून म्हटलं एकार
आमच्या इकडे पाऊस सुरू होता ना मला वाटत तरी दुपार पासून उजळलं तीन वाजतापासून
हो काे इथं पण संध्याकाळीच उजळलं म्हट ना पण पाऊस पाहिजे ना पावसाची खूप गरज आहे ना म्हटलं
हो हो पाऊस पाहिजेच आता
ह आता हो शेतांली, पाऊस पाहिजे म्हटला आता.
हा.
ह
पाऊस आता काय आता काय मीहीती आजत आता बंद झाला, आता उद्या उघडीन काय? काय माहीती.
मला ते पावसामुळे कपडे बी सोकत नव्हते, म्हट लं घरातलेच कपडे टाकत होतो, आम्ही. बना या जाले पण त्रास होते. सर्व घरातच म्हणजे बाहेर बघ अ पडायला जागाच नाहीये, अजिबात. मग घरातच टाकत होतो आम्ही.
आमच्या इथं वर हॉलये मोठठा. तो वरच्या हॉलमध्ये टाकून देतो, सकाळी संध्याकाळी झोपायच्या वेळेस रूम मध्ये फॅन खाली टाकून देत, म्हणजे वाळून जात.
आमच तसच आहे, वर रूम मध्ये वर गॅलरीयेना तिथं दिवस सूकवतो आणि रात्री फॅन म
हा ते मशीन मध्येच पिन केले की मग लवकर हडकून जात.
हो.
हम्म.
चागलय.
काय आहे मुलं बाळ. लहान आहे का? हाव का?
हम्म.
हम्म हम्म. हाव. बस झाले, चार पाच दिवस झाले. आमच्या इथे इ तेच गडबडये, हाव.
मान जास्त होते ना, वाढलेलं.
हा हा. आमच्या इथं तेच गडबडे, आता शाळा सुरु झाल्या, पोरांच्या आता.
हो आता त इतकी गडबड होती की, त्यांना बुक, पुस्तक, बॅग, टिफिन स यला म्हटलं बाहेरगावी जायचं होत, बाहेरगावी जाणं. आणि एकआणल्या जात होत, दुसरं राहत होत. आणखी दुसरे दिवशी मग दोन तीन दिवस तर आमचे असेच चक्र गेले बाहेर गावी. ह इथं तेेलऱ्या मधून किंवा अ कोट वरून आणती आम्ही. हम्म.
आमी या कोट वर्णन आणतो सगळ, नाही हा नाही आजकाल पोरला जस पाहिजे तस भेटतही नाही ना.
भेटती नाही ना तस बाहेर बाहेरगावी मोठ मोठ्या शीटीत गेलं की थोडं नवीन भेटते. आणि मुलीं मुलांच कस असते की, जसं नवीन जे दिसलं
ते आमच्या घरी तसचे, आता ते याची रीलस पाहिली होती. अकोडचं ते महेश नाही का? त्याची रील पाहिली त मग तिथ चला बॅग गा अनले तिथच चला.
हो सर्व मुलेली गेले असतील तर मंग तर तिथच गेले अस तर मगचं पण तस की आपण पण ति तत्वा आला म्हणून
महेश्वर अकोठले बॅग टि फीन बॉटल सगळं तिथूनच घेतलं हा हा नाही बुक शाळेत ूनच भेटतात बुक शाळेतूनच भेटतात
हो काय
हा सेंट पॉल मध्ये आहेत ना ह सेंट पॉल म ेत नाही
हा मंग बरोबर आहे
बुक्स वगैरे घ लागते ह
हो तिथ पैसे भरून दिले की समजा तिथंच मिळते
हा ह बस आणि ते बुक्स बाहेर भेटतनत ना त्यायचे
नाही त्यांच्या शाळेतस मिळतात ते
हा त्याच्या शाळेतच इकडे तिकडे भेटत नाही, बॅग वगैरे मग ते घेऊन आलो. ते सगळं मागच्या वर्षीच असल्यावर नवीन पाहिजे आम्हाले.
हो न बॅग नाही काय म्हटलं चांगली आहे बर फक्त थोडस काही झालं तर नाही ते पाहिजे नाही अजिबात नाही पाहिजे नवीन पाहिजे सर्व सर्व नवीन एकदम टिफिन बॅग पण नवीन
हा नाही हा शूज तर आमच्या घरी वर्षातले दोन पाहिजात
ह
कारण की ते समोरचे बोट फाटून जात आणि मग काही नाहीेत नाही मग पाहिजेच नाही म्हण ते नवीन पाहिजे नाही स्पोर्ट्सचा नाही आहे स्पोर्ट्स नाही एकच आहे ब्लॅक कलरचा हम्म वेगळं नाही आहे
हो ना चांगलंय
हा
ह परवा म्हटलं पाऊस आला तरी पण म्हटलं गरमी होतेच म्हटलं तरी गरमी आहे तरी म्हणजे जसं काय ते तस पाऊस नाही यायला म्हटलं
हो ना त्या वर्षी तसही पाऊस कमीच सांगितलेला आहे
रथथ
फुटकट ना हुं हुं कइ नाही चांगलं अस आहे. हा गावातलं वातावरण चांगलं आहे.
आता काय पावसाचं वातावरण आहे. सगळे लोक घरीच घरी आहे.
हा झाली आमची पेरणी सगळी. नाही नाही नाही. हम्म तुम्ही कुठे रायते आता दालापूरले.
साधा कॉल केला ना तर मग मी तुम्हाला माहिती सांगेन माझी. त्याच्यात कस आहे आपण टॉपिक वरच हलो असं आहे ह् ते कस त्याच्यावर विषय दिलेले आहेत
हा. बरं.
तुम्ही वाच
हम्म नाही मी वाचलं नाही. आता आता पाठवलं होत का मेसेज.
हो तो मेसेज आला होता तर त्याच्या मधी कस ते जे टॉपिक आहे ना खाद्य पदार्थ र्थ किंवा सण ह ते म्हणजे माग पण आलं होत ना अस त त्या त्याच्या त्या विष यावर जस आपल्याला दहा मिनिट बोलायचं आहे.
आपण बोललो ना बऱ्याच विषयात आहेत.
हो खूप विषय काढले आपण पावसाची काढले मुलांचे शिक्षणाचे सर्व.
तुमच्या तिथेच आहे का मुलं शाळेत.
हो गावातच असता.
हा का.
बरं मग आता निघले आहे माझी मेट संपत येतायेत म्हटलं तर
हा हा हा हा ठीक आहे. संपत आल कीे कॉल पण.
होय आता संपतच आला ना दहा मिनिट होत
हा ह हम्म.
हा मंग लाव तुम्ही मला टॉयलेटला जायचं आता. नाही ना मंग लावते ना मी. मग लावतो म्हटलं ना.